नमस्कार! मजेत. तुम्ही कसे?
मी पण मजेत. तुम्हाला आज मी ना झाडांची सविस्तर माहिती सांगणार आहे.
हं, बोला.
झाडे ना ही पृथ्वीवरिल सर्वात महत्त्वाची आणि जुनी सजीवसृष्टी आहे बघा. कारण खूप झाड आज झाड आहे म्हणून आपल्याला ऑक्सिजन पण घेता येतोय. झाडांमुळे पानं, फुलं, फळ हे सर्व आपल्याला भेटत.
आणि वनस्पती शास्त्राच्या नियमानुसार आहे ना ज्या वनस्पतीना ये ना मजबूत लाकडी किंवा खोड असते ना आणि ज्यांची उंची साधारणपणे पंधरा फूट किंवा त्या पेक्षा जास्त असते त्याना वृक्ष मिल्ट्री असे म्हनले जातात.
हा आणि झाडे ही ना नैसर्ग्याची अमूल्य देणगी आहे आपल्याला. कारण पृथ्वीवरील सजीवयेना सर्व सजीवांचे जीवन झाडावर अवलंबून आहे. कारण कसंय झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि अन्न देतात, औषध देतात, सावली देतात आणि पर्यावरणाचे पण समतोल राखता ना. तर झाडांशी इवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना नाही करता येत. कारण कसय म्हणूनच झाडांना धरती चे फुफ्फुसे असे म्हंटले जाते ना.
हो. कारण झाडं नसलेच तिथं आपल्याला ऑक्सिजन पण नही भेटला असता आणि आपलं- आपलं जीवन म्हणजे जीवन राहिलं नसतं. आणि पक्षांना पण कसय त्यांचे घरं म्हणजे घरटं वगैरे सगळं त्यांच ना सुरक्षित त्यांची सुरक्षित जागा आहे ती झाड.
आणि येच ए आता तर खूप खूपच टेम्परेचर तर झालंय ना आता. त्याच्यामुळे झाड वगैरे ज घराजवळ रायला ना तर अगदी कमी तापमान लागतो आपल्याला.
हो झाडांचे मुख मुख्य भाग अं मुख्य ना भाग आहे आणि काहीतरी कार आहे. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये 'अँटोनॉमी ऑफ अ ट्री' पण म्हणू शकतात. जसे की बघा रूट. म - मुळे जमीनीत क खोलवर पसरतात बरोबर. अन ती झाडाला वादळ वाऱ्यात खंबीरपणे उभे ठेवतात. आणि मातीपासून पण आवश्यक खनि खनिजे शोषून घेतात. म्हणजे मातीपासून जे काही मातीचे जे मिनरल्स असतात ते ते मुळं खेचून त्या झाडांमध्ये म्हणजे वनस्पत म्हणजे जीवनसृष्ठच काम करते.
अगदी बरोबर! आणि कसंये ना, झाडे हे हा आणि झाडे हे दिवसभर कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेता आणि प्राणवायू सोडता. त्यामुळे हवा शुद्ध राहते आणि झाडा त वातावरणातील पण प्रदूषण कमी करता येतो आणि धूळ आणि अ धुर अ अडवतात आणि तसच तापमान नियंत्रित ठेवण्यास पण मदत करतात ना ते.
हो बरोबर. आणि खोडं दुसरे म्हणजे खोडं ज्याला आपण इंग्लिश मध्ये ट्रंक पण म्हणत बघा खोडे नाही झाडांचे मु ख्य आधार आहे. हे लाकडाची बनवलेली असून या वर सालाच म्हणजे बार बार ज्याला म्हणतात ना आपण कडक आवरण असतं. त्याच जे झाडांचा कीटक आणि हवानापसून पण रक्षण करत म्हणजे लाकडाची जे स्किन असते त्याला आपण खोड असं म्हणतात. ते कीटक किंवा मग काहीतरी घाणेरड कोणी पेस्टिसाईड झाडा मारण्यासाठी पेस्टिसाईडस टाकतात. त्यांच्या पासून ते संरक्षण देतात म्हणजे त्याच्या त्याच्यामुळे झाड खराब होत नाही.
बरं बरं आणि झाडे आहे ना? हे आपल्याला आंबा नारळ केळी पेरू अ संतरी, चिक्कू, सीताफळ, अजुन यांसाराखे भरपूर फळ आहे की अ त्यांच्या समाविष्ट फळे देतात आणि तसे ज्यांना गहू तांदूळ कडधान्य आणि अन्य अनेक वनस्पतींचे उत्पादन झाडांमुळे आणि आणि संतुलित अ पर्यावरणामुळे शक्य होते ते
हो आणि फांद्या म्हणजे ब्रांचेस खोडापासून अनेक फांद्याना फुटतात. त्या पाना पानांना फुलांना आणि फळांना आधार देण्याचे काम करतात. फांद्या फांद्या जरायला नाही असत तर मग काहीच ना पान पण नाही राहिली असती अन फळं पण नाही राहिली असती.
राहिलंत नसतं काही.
आणि पाणी पाणी नाही झाडाच अन्न तयार करण्याचा कारखाना आहे. म्हणजे पान पाणी काय फुटतात. एक फुटतल लगी दुसरं फुटत लगी तिसरं फुटत याच्यामुळे मोठे मोठे पसरत जात आणि त्याच्यामुळे झाड हे मोठं होत जात आणि पान सूर्य प्रकाश पाणी नव्हे ते कार्बनडाय ऑक्साइडचा वापर पण कर करू शकतात म्हणजे प्रकाश संसोलेशन आपण फोटो सिंथेसिस ज्याला म्हणतो ना प्रक्रिदार स्वतःचे अन्न स्वत तयार करतात आणि या दरम्यान ती ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. म्हणजे ते जे खतात ते आपल्याला देतात.
हा आणि झाडांमुळे ना अनेक औषधी निर्माण होतात आणि झाडां मुळांपासून पानांपासून फुलांपासून आणि सालीपासून केली जातात त्या औषधी तयार
हो फळ आणि फुलं आणि फळे फुलं झाडांचा पुर्नरत्पादन काम करतात. आणि फुलांपासून फुळे तयार होतात आणि फळांच आतबिया असतात ते तेच्यापासून नवीन झाडे तयार होतात. म्हणजे एक प्रकारची प्रोसेस य त प्रोसेसये पान लगे त्यांचा पासून फुल फुल तयार होतात फुला पासून फळ आणि फळांच्या बियांमध्ये पण अजून दुसरं दुसरं
नाही एखाद्याला फुल फुल येण्याशिवाय फ म्हणजे फूल येत मग फळ येत ना असं कोणतच जाण नाही कि फुल आलं नाही फळ येऊन गेलं. असं कोण कर नाही निसर्गाचे देण गी आहे त्याच स्ट्रक्चर तसच बनवलंय. मआणि झाडांच कसं आहे पावसा प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते आणि जमिनीची पण धू धूप रोख रोखतात. आणि भूजन वाढवण्यास पण मदत पूर करतात ना आणि पूर किंवा दुष्काळ झाळा आणि उष्णतेचे प्रमाण कमी करण्याचे पण झाडांचे मोठे योगदान आहे त्याच्यामध्ये जंगलामुळे ना जैविध्य्य ठिक ह आणि कसं आहे जंगलामुळे जैविध्य टिकून राहते. आणि पक्षी, प्राणी, कीटक यांचे जीवन झाडांवर अवलंबून असतात ना त्यांच्यासाठी, आता तर कुठेच झाड दिसत नाही जिथे जाऊ तिथं मोठे मोठे कारखाने उभे करून घेतलेय.
आणि झाडांचे ना दोन प्रकार आहे, सदाह- सदाहरित वृक्ष आणि पानझडी वृक्ष. सदाहरित वृक्ष मधे काय असतं सांगू का वर्षभर हिरवीगार राहतात ते आणि त्यांचे सर्व पाने एकदम गळून पडत नाही. म्हणजे पडतात ते पान पण थोडे थोडे पडतात म्हणजे जस उदाहरण नारळाचं झाड, आंब्याच, निलगिरी आणि देवधारच झाड. बघा आंबाच्या झाडाला पण पाणी राहतातच पूर्णपणे कोरडं होतच नाही. मे पाणझडी वृक्षामध्ये ना ही झाडे उन्हाळ्यात किंवा कोरड्या हवामानात आहे ना पाण्यांचे बाष्पीभवन रोखण्यासाठी आपल्याला सर्व पाने गाळ तात, म्हणजे जसं सागवांचं झाड पळस, पिंपळ किंवा वडाचं झाड बघा. ज - जस पाणी किंवा हवा येते तस तो तशी पानं ग - गळून जातात.
बरोबर आणि कसं आहे ना झाडपासून ये ना लाकूड कागद न रब्बर, गोंद, कापूस, इंधन आणि विविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल मिळतो. झाडानसाठ, झाडांची सावली पण प्रवाशांना उन्हापासून संरक्षण देते. मग अजून उद्य - उद्याने जर आणि हिरवळ मनाला शांतता दे ते, म झाडांमुळे मानसिक तणाव पण कमी होतो आणि आरोग्य पण सुधारते. आणि हे कसं आहे भारतीय संस्कृतीमध्ये ना
म्हणजे
आणि आता तर आप आपल्या भारकुत भारतीय संस्कृतीमध्ये ना वड, पिंपळ, औदुंबर मग तुळस, अ क- कडुलिंब यांसारख्या वृक्षांना विशेष महत्व दिला गेलाय.
आता बघा, प्राणवायुचा पुरवठा म्हणजे ऑक्सिजन सप्लाय करतो ते. एक मोठे झाड दिवसाला साधारण चार लोकांना पुरेल एवढा ऑक्सिजन हवेत सोडतो म्हणजे चे पृथ्वीवर जर जा -जास्त झाडे लावयला लावली तर लोकांच म्हणजे आजारी पडण्याच्या श केता कमी, दमचा त्रास. असे ऑक्सिजन ज्यांना घेण्यात प्रॉबलेम येतो आता झाड कमी झालं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज बनण्यासाठी लोकं आता झाडांना कमी करताय, जंगलात झाड हे करताय आणि तिकडे मोठ मोठ मोठ्या इंडस्ट्रीज बांधताय, पण झाड जर राहिले नाही तर ऑक्सिजन कसे भेटणार.
आणी कसं आहे ना, कि ते अनेक सण धार्मिक परं परा आणि पूजा या झाडांशी पण जोडलेले आहे. आणि आपल्या प- पूर्वजांनी ना झाडांना देवाचे स्थान पन दिले कारण त्यांना झाडां ते महत्व चांगले माहिती होते. मुने आता तर आपण वडाची पन पूजा करतो मग अजून अ काही सण वगैरे राहिले तेव्हा पण कडुलिंब लिंबा तो, गुढीपाडव्याच्या दिवशी पण लिंबाचे झाड तोडून आणता. त्याच फांद्या लावता घरात, किती भारी वाटत ना ते पण. आणि आज मोठ्या प्रमाणात येना वृक्ष तोड होत आहे खूपच त्यामुळे ना जंगलाचे प - क्षेत्र कमी होत आहे आणि हवामान पण बदल जागतिक तापमान वाढ अ अ अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर राग शरण आणि जय वैविध्य त्याच्यावर रयास पण पण यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहे. आणि आता तर मग जंगल तोड झाली ना तर वाघ बिबटे हे पण घरात घुसायला लागलेत.
हो आणि झाडं लावल्यामुळे हवामानचं पण नियंत्रण असतं म्हणजे झाडे बाष्पीभवन होणे ना प्रक्रियाद्वारे हो आद्रता निर्माण करतात ज्यामुळे तापमान कमी राहतं आणि पाऊस पडण्यास मदत पण होते. आता बघा झाडं कमी झालं तर पाऊस पण लेट पडला आणि तापमान पण या टाइमला उष्ण उष्णतेच्या लाट खूप मोठ्या मोठ्या होत्या म्हणजे खूप दिवसा आपण खूप दिवस आपल्याला त्रास भोगावा लागला म्हणजे झाडावर राहायचा. जास्त राहिली असती तर हा त्रास आपल्याला भोगायला लागला नसता.
हा आणि प्रत्यक्ष नागरिकेने ना दरवर्षी किमान एक तरी झाड लावले पाहिजे. हे पार्टी वगैरे करतो आपण त्याच्यापेक्षा आपल्या बर्थडे ला एक तरी झाड लावलं ना तर खूप हे हुईल फक्त नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट तर फक्त झाड लावून मोकळं नाही व्हायचं ते झाडाला मोठं करायचं. त्याच्याने आपल्यालाच काय फायदा हुईल ना आणि कसं हे. अ झाडे तोडण्याऐवजी ना त्यांचे संरक्षण करावे. शाळा महाविद्यालय कार्यालय आणि गावांमध्ये वृक्ष वृक्षारोप णाचे कार्यक्रम आयोजित करावेत. प्लॅस्टिकचा वापर कमी करावा आणि पर्यावरण पूर्व जीवनशैली स्विक स्वीकार स्वीकारवावी. कारण ईतरांनाही झाडाचं महत्त्व समजु समजावून सांगवय
झाडांचं आर्थिक महत्व आहे खूप म्हणजे सागवान सिसम आणि बांबूळसारख्या झाडापासून फर्निचर घरे आणि कागद बनण्यासाठी लाकुड मिळते आपल्याला जर ते राहिलं नसतयं तर मला आपण घरात फर्निचर कसल्या कसल्या प्रकारचं करायचं अशी गोष्ट पडते ना.
हा आणि कसं आहे ना झाड म्हणजे जीवन हे. कारण समृद्धी आणि भविष्याची हमी आहे ती झाड न सतील ना त्या पृथ्वीवरील जिवन धोक्यात येईल म्हणूनच झाड लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्येकाने मा माणस मान मनापासून झाडं स्वीकारला पाहिजे. कारण आपण हे ना आज लावलेली एक झाड उद्या पिढी पिढीला स्वच्छ हवा शुद्ध पाणी हिरवेगार पर्यावरण आणि सुंदर भविष्य देईल.
होय भारतीय संस्कृत आणि वृक्षात खूप महत्त्व म्हणजे वड बन्यांचं झाड आहे. ते वृक्ष म्हणून हे सांगितलेलं आहे. आणि पिंपळ हा ना चोवीस तास ऑक्सिजन देणारा वृक्ष मानला जातो. तुळस व कडुलिंब वृक्ष घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत प्रवा मंदिरात हे
हा हा चला तुमच्या जवळ बोलून मला झाडाचं महत्त्व कळालंय. पुढे भेटू अजून पुढचा टॉपिक पहा धन्यवाद